ह कुठून बोलताय तुम्ही?
कोल्हापूर,
कोल्हापूर चे आहात का?
तुम्ही हो हो, हा, हा आवाज येत नाही थोडा,
येतोय का आवाज बघा आता येतोय का बघा,
हा आला आला, काय चाललंय.
अ माझं काही नाही. माझ तर आता झोपले होते, मी म्हंटलं अ बघू या म्हटलं, तुम्हाला पण वेळ असेल तर, हॅलो! आवाज येतोय ना?
आताही आलाय ऐकूही ना, झालंय मदन, मदन,
हा ते रेंज प्रॉब्लेम मुळ बहतेक कट, कट होत असेल, तुमचा पण आवाज एक एकदा मधी मध कट होतोय. हॅलो? हां काय म्हणजे काय करताय, काय करताय तुम्ही, घरीच असता कि म्हणजे काय काय करताय असं
कॉलेज करते होय होय नाही नाही
अच्छा कॉलेज म्हणजे काय करताय बीएससी बीए की
बारावी ला आहै आता
होय काय हा हा हा
ह
अच्छा अच्छा नाही मी मॅरिड आहे मी घरीच असतेो
हा हा
तुम्ही कधीपसून आहात कार्यावर
होता दोन दिवस झालं
हा हा हा मी आता एक जवळ जवळ दीड
दीड महिने झालं का हॅलो
दीड दीड वर्ष होतात हा
दीड वर्ष हो
हॅलो दीड वर्ष होतात म्हटलं हो हो हो मी खूप
हा हा मान बहऊ असेल कि तु मला
हो आहे ना
मग टास्क टॉलिंगच टास्क किती झालं तुमचं
कॉलिंगचे माझे आता तर अ म्हणजे वीस झालेत. अ म्हणजे ते एकशे ऐंशी मिनिट असं काही तरी लिमिट आहे ना त्याच
हो
हा मग त्यातले माझ शंभर मिनिट तरी झालेले आहेत. अजून आता ऐंशी मिनिट राहिलेले आहेत. मग आता ते कव्हर करायला पाहिजेत. कोणाला कोणाल तरी कॉल करून.
हा हा ते कसं पाहतात किती मिनिटे. राहले ते आपल्याला
त हे करून घेतलं ना दिसत त्याच्यावर
हा हो
तुमचं नाव प्रणाली काय
हो तेच माझी बहिण करत होती तुम्हाला कॉल कॉल दिलाय मग नंबर दिलाय लाय मला तुमचा माझ्या बहिणी व नंबर चार माझ्या बहिणी जॉईन केले ना मला
अच्छा अच्छा हा हा हा मला मला मागच्या वेळला एक म्हणजे ह्या ग्रुप वरला एक एक ताईंनी फोन केला होता बहुतेक त्याच वाडत त्यांचं नाव काहीतरी मला आ तर लक्षात नाहीये पण बहुतेक त्याच असतील.
धनश्री
अ त्या पण इथल्या कोल्हापूरच्या आहे बहुतेक.
होय, होय, होय.
हा.
पाचाल देमाने पाऊस आलाय का होय होय.
हा.
पाऊस आला का?
आमच्या इकडे तर नाहीये अजून असं कडक ऊन पडलेलय.
आमच्याकडे चालू आहे आत्ता आलाय.
पाऊस पडतोय. इकडे कोल्हापुरात पाऊस पडतोय, थोड पडत असेल थोड. थोडंस जास्त मोठं काही नसेल.
म बार काय.
हा बर झाल. खूप दिवसांनी पाऊस येतोय. जेवण वगैरे झालं माझं तुमचं झालं का?
हो झाल की, काय चाललं म आणि.
बाकी काही नाही, आणि आता
एका व्यक्तीला किती कॉल केलं त चालतात. आपण?
एका व्यक्तीला पाच वेळा कॉल केलं तर चालतय. म्हणजे पाच पाचचं लिमिट आहे म्हणजे पाच वेळा अस दहा दहा मिनटं म्हणजे दहा दहा मिनिट अस पाच वेळा कॉल तुम्ही केलं तरी चालते
हा हम्
तुमचे किती झाले कॉल
आता तुमचा तेरा मागा अजून बाराच झालं
हो का हा हा हा
हो
आणि तुमचं असं झालंय का की म्हणजे एखाद्याला कॉल लावलंय आणि ते कॉल लागला आणि फक्त तिथं झिरो काउंट डाऊन दाखवते असं कधी झालंय का म्हणजे कॉल कधी लालाय का असं
नाव लिहायला कारण मी आधी पहिला कॉलिंग करतोय मग त्यास म ऑनलाईन यायच...
नाही पण माझ कस झालेलं मी म्हणजे करायला लावलेलो करून त्यांना म्हणजे ऑनलाईन राहायला सांगितलं पण होत ते कॉल लाग लागल्यासारख आणि परत कटून झिरो काउंटडाऊन दाखवायच अस अस खूप वेळ म्हज झा आध आ सुरुवातीचे पाचता कॉल तर तसच गेलेल आता कसं जास्तीत जास्त बारा मिनिटा पण बोलू शकतोय ना ह्या याच्यावर कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त बारा मिनट
पंधरा मिनिटं बोलतात की आपलं जो टायमिंग पूर्ण वेन
नाही खरं पंधरा मिनिटं होतच नाही कारण की माझं कसं होत बारा मिनिटं झालं की टोमॅटिक कटच होतते
कोठ होत का हा ह
य का..
काय बोललास तु
म्हणजे पंधरा मिनट पंधरा मिनिट बोल पंरा मिनट होत म्हणजे पंरा मिनिट बोलत म्ह तु् झालंय म्हट पधरा मिनटाचा कॉल एखादा
नाही नाही व्हायला मी बरोबर दहा मिनिटातच करते
केदा हमकवर होते ना त्यामध्ये आणि पुढे तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला दहा दहा दहा दहा मिनिटं हे करत बसण्यापेक्षा जर बोलणं वाढत असेल तर वाढवायचं जेवढं होईल तेवढं होईल ऑटोमॅटिक कट होतोय तर मग त्यावेेळेला कट करायच ना असं करायचं
तसं चालतय आम्हाला एवढा अनुभव नाही आणि नवीन आहे ना त्याच्यामुळे काय माहिती नाही एवढं
ह नाही पण तो मी विचारून घ्या ना असं म्हणजे माहिती नसेल तर विचार जा असं कोणी असेल तर म्हणजे असं सांगायला कोणी असं नाही म्हणत मी जे माहिती असेल ते सांगतील तुम्हाला
हा हो काय मामस कायच झालाय
बारावीला वगैरे किती पडले काय
बारावी यता अजून उद्या कर्म भरायचा
ती आता बारावीला जाणार
हो
ह हा
तुम्ही कुठे शिकलात
माझं ग्रॅज्युएशन झालंय बीकॉम झालंय माझं..
काय बोललास
ग्रॅज्युएशन आहे मी ग्रॅज्युएटेड बीकॉम मधून केलेलं आहे.
हा होय.
हा कॉमर्स फॅकल्टी.
दहावीला कती टके.
मला ऐंशी टक्के होते दहावीला. तुम्हाला?
बहाततर पॉइंट चाळीस टक्के.
हम्म ह
हॅलो.
म बाहत्तर एवढे बाहत्तर असून तुम्हाला म्हणजे सायन्सला ऍडमिशन मिळालं की म्हणजे तुमचं कास्ट वगैरे आहे.
ना नाही ओपन म्हंते मी.
हो का? हा हा ह.
मिळते की सायन्सला.
पण एका ठराविक कॉलेज मध्ये नाही भेटत ना म्हणजे सायन्सला ऍडमिशन.
च्या मोठ्या कॉलेजमध्ये भेटत नाही. हा प्रॉब्लेमे. हम्म. ह्
आता तुमच्या तिकडे कोल्हापुरात पाऊस
हो आता आला पाऊस आज होते दिवसा आज आलाय पाऊ पाऊस.
पावसाचा काय नामोनिशनच नाहीये म्हणजे, एवढं जून मध्ये बघितलं ना के एवढं पूर यायचा अतिव्हायच, आता तर काहीच नाहीये पाऊस. त्या वर्षी म्हणजे कमीच पडेल अस म्हणतात सगळे मग बघुया आता काय होते.
शेती आहे का तुमची. हॅलो. हॅलो. शेती आहे का तुमची म्हटले.
शेती शेती का? शेती नाही म्हणजे इथ नाही. गावाकडे आहे म्हणजे माझ्या सासरे आहे खरे गावाकडे आहे ते. अ कापशी मादळ म्हणून ऐकून माहिती असेल तुम्हाला, तिकडे ते म्हणजे माझ्या सास तिकडे सासर आहे म्हणजे सासर तिकडे आहे माझं माधळ म्हणून आहे. आणि आम्ही इकडे राहायला इचलकरी मध्ये आो आहोत. राहण्यासाठी इकड सगळं काम वगैरे सगळं इकडच असत. खर तर आम्ही इकडेच आहोत.
हा हाआता शेतीची चाल्या पण आता हे थांबलयात
तेच तर पावसामुळे सगळंच थांबलेला आहे कायमत त्यावेळी सगळंच महाग होऊून बसेल.
होय. काय माहित हो आहे की आम्ही शेतकरीच आहोत.
अ कोल्हापूरमध्ये आहे.
ना ना आमच्या गावीचच आहे गावातच
हां हां हां कोल्हापूरमध्येध्ये तुमचं स्वतःचं घर आहे की म्हणजे तुम्ही असंच राहण्यासाठी आला होता.
अच्छा
हा हा
नाही इतर आल्यावर कपाट स्वतःचं घर आहे आमचे
अच्छा अच्छा.
हलो
हा ऐकते मी
हा ह
बाकी तुम्ही बहिणी वगैरे तुम्हाला असतील?
भा बहीन एक हाय मॅरिड आहे भाऊ हाय दहावीला आहे आता. मी आणि आमच्या आई वडील
हा हा हा. तुमची बहीण पण म्हणजे कॉल वगैरे केली असेल ती तिचं पण झालं असेल शि सण वगैरे
हो झालंय की.
बारावी कप्लीट केली. बारावी पण क्लिक केली तिन.
अच्छा हा हा.
मग तुम्ही अकरावी बारावी सायन्स घेतल्यालसा का
नाही नाही कॉमर्स कॉमर्सच. केलेलं आहे मी कॉमर्स फॅकल्टी मधूनच केलेलं आहे.
हम्म हम्म.
बाकी काय नाही सेहेचाळीस मिनिटं झाली सेहेचाळीस सेकंद.
हो दिसते किती मिनिट टाइम आहे तुम्हाला
होऊ दे बारा मिनिटं होऊ दे आपआप कट होतोय कॉल.
हा हा. फिराय गेला नाही आपण हॅलो कोन कुराडे फिराय गेला नाही. दमून
फिरायला तर नाही आता सध्या तरी मी इकडे माहेरे आले होते.
हा हा.
फिरायला असं काही नाही आता बघूया आता कधी पावसाळ्यात तर कुठं जायचं आधी दरड कोसळते अस. ऐकलंय पण बघूया पूर तुमच्या इकडे वगैरे.
हा ह.
हम्म हम्. बघितलं का अंबाबाई
हा, आम्ही येतच असतो वार त्याच्यावर कधी कधीतरी असं वाटलं ना पाया पडून जाव तर येत असतो आम्ही तिकडे.
हा ह. हा हा ह.
त्यामुळे कोल्हापूर